हॅलो
हॅलो
हॅलो
नाही न झोपलेले नाही अजून जागीचय.
हम्म काय चालू होत काम?
काम काही नव्हत आवर आवर चालूये काय करता. त्या महिलांची माहिती भरली गेलीये.
कोणत्या?
त्या पाच गटांमध्ये पाच पाच कमी होत्या त्या महिलांची माहिती भरली का?
नाही बाई अजुन डॉक्युमेंट आनुन दिले नाही ना त्यांनी अजून.
दिले नाही का?
नाही ना.
हम्म
फोन केलेले देतील आता उद्या.
हां म्हणजे होईल ते. काय सांगत होती मंजुषा भरले का मंजुषाने झाले का कंप्लीट?
उचलला पण तिने नंतर कट केला होता.
हा पाच सेकंद चालू द्यायचा पाच मिनिट बी चालला काय अडचण नाही.
ऑल कॉल म्हणतय इथ.
हम्म
तिला केला होता कॉल.
कुणाला?
मंजूशाच्या आईचा आला होता.
हम्म
ते मंजूचच सांगत होती मग.
प्रतीभा ला लावायला पाहिजे होता ना अजून.
लावला होता.
आता बारा झाले असतील ना?
हम्म
बारा अजून बरेच बाकी आहे तरी. चालेल बा अजून कुणाला ट्राय करून अजून एक नंबर
हम्म चालल.
हो चालेल.